हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
हा काय करायल्यास?
काय नाय बा बसलोय तू?
मी काय नाही बघ आता फोन आला तुझा अभ्यास करत होती म्हणून घे
हा हा हा आणि काय स्कूल होतं काय आज? नाही अजून मम्मी पप्पा बाहेर गेल्यात आल्यावर जेवायच.
आं
तुमचं
होय होतं स्कुल आज आमचा आता भैया आल्यावर जेवायचं बघ.
हा काय करालाय भैयास काय क्लास ला?
होय.
हा हा.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
नी काय मग? पप्पा गेले का?
काय नाही बघ नाही जायचेत आता.
हा हा मम्मा?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
आं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
काय ऐकू येत नाही आहे तुझं.
हॅलो म्हणलं मोमोज केलतीस ना?
होय मोमोज केलेलो.
हा ते सांग की रेसिपी?
रेसिपी व्हय मोमोसची रेसि पी काय अ आपलं पहिला एक छोटा कोबी घ्यायचा
हा.
त्याला स्वच्छ त्याचे सगळे पानं सेपरेट सेपरेट करून त्याला स्वच्छ धुवायचं
हां.
आणि आपला चॉपर असतो की नाही ते ओडायचं त्याच्यात जरा असं लई पण एकदम बारीक नाही किंवा लई मोठं-मोठं नाही असं मीडियम साईज मध्ये च बारीक बारीक पिस चे चॉपर मधे टाकून हलवलं कनी मोमोजला जसं पाहिजे तसं त्या ह्याजात बारीक-बारीक होतय ते असं चॉपर मध्ये घालून ते मिक्स करून घ्यायचं. पहिला म्हणजे ते कोबी धुऊून पुसायचा पहिला म्हणजे त्यातलं पाणी जातय आणि मग त्याच्यात ते ते बारीक करायचं आणि त्याच्यात
हां.
म्हणजे कित केवढा कोबी आहे त्याच्यानुसार थोडा लसूण, आलं आणि जरासं मीठ आणि थोडंसं आपले धना पावडर आणि गाजर थोडं बारीक बारीक चॉप करून त्याच्यात टाकायचं आणि ते जरास थोडस तेल घालून भाजून घ्यायचं सगळं ते मिक्स्चर. आणि भाजून घेतल्यानंतर मग ठेवायचं तस. आणि थोडं भाजायच आणि ते ते करता करता आपलं मैदा असतोय की नाही थोडा आता किती जणांना करायच त्याच्यावर आपल्याला अंदाज येतोयच. थोडा मैदा आणायचा त्यात थोडस मीठ घालून घट्ट कणिक माळायची एकदम घट्ट. आणि ते ज परत कणिक मळून एक अर्धा पाऊन तास ठेवायची. आणि मग ठेवल्यानंतर असं जरा छोटे छोटे छोटे गोळे करून लाटायचं.
हॅलो.
आणि त्याच्यात ते सगळं केलेलं मिक्चर हॅलो. हॅलो.
हं
हॅलो.
हा आत्ता आला आवाज तुझा बोल ना काय बोलत होती.
मोमोची रेसिपी कुठपर्यंत ऐकलीस.
घट्ट मळून घ्यायचा
हॅलो
ह
हा ते मैद्याचं घट्ट मळून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर हा आणि मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं. अ सगळं एकत्र करून ते मग परातीत जरा भाजलेल हलवायचं आणि ते छोटे छोटे गोळे करून लाटायचं आणि त्याच्यात ते एक चमचा किंवा दीड चमचा असं किती मोमोजचे आपण ते किती मोठ साईज लाटला त्याच्यावर ते मिक्चर घालायचं. आणि त्याला आपण मोदक कर तशा टाईप किंवा आपल्याला जर परफेक्ट मोमोज सारख पाहिजेल असेल तर मग ते तसं करायचं असं हे. करून करायच त्याच्यात घालून ते मिटवायच.
हा. आणि
आणि मग झालं मग मग ते जरा
पण फ्राय पण हं
हा.
आपण ते फ्राय पण करू शकतो ना.
होय होय फ्राय करू शकतोय‌. किंवा आपण हे पण करू शकतोय.
स्टीम
अ हा स्टीम पण करू शकतो स्टीम करायचं असलं तर काय अ कशात स्टीम करणाराय अ थोडंस आपण अ आपला आपलं इडलीच भांडं असतंय की नी
हा
त्या इडलीच्या भांड्याला थोडंस तेल लावायचं इडलीच्या भांड्या आतलं त्या प्लेट असतात त्याच्यात किंवा असं कुठलं पण पातेलं घ्यायचं जे म्हणजे कारण इडलीचं भांडं का तर इडलीच्या भांड्यात त्याच्या प्लेट असतात त्याला ऑलरेडी होल असतात ना प्लेटला थोडंफार त्याच्यामुळं ती वाफ जाऊन ते शिजते नायतर म असं कुठली तर जाळीची जर प्लेट असली ना घरी जाळीची प्लेट ते असे -खादं खोलगट पातेलं किंवा असं काय त ठेवायचं का थोडं पाणी घालून त्याच्यात उंच हुईल असं वाटी वगैरे ठेवायचं आणि त्याच्यावरती प्लेट ते सगळं अवघड पडतं त्यापेक्ष् इडलीच्या भांड्यात सोपं पडतंय इडलीच्या भांड्यात ते ठेवायचं
हा.
आणि एक लई नई फक्त पंधरा ते वीस मिनटं स्टीम कराय लागत्यात पंधरा ते वीस मिनिटात व्यवस्थित स्टीम होतात मोमोज. हं फक्त त्याच्यात मीठ वगैरे व्यवस्थित घालायचं.
जर फ्राय करायचं असतेत तर काय ब्रेड तेण घ्याय लागतं का तसंच टाकायचं?
नाई आपल्याला जर नॉर्मल फ्राय करून पायजे असलं तर ब्रेड क्रम्स वगैरे नाईत लागत. नॉर्मली ते फक्त व्यवस्थित चिट -कवायचे मोमोज कारण ते तेलात सुट सुटायची शक्यता असत्या ना. व्यवस्थित चिटकवायचं आणि ते जरा असं एक दहा मिनटं मिडियम फ्लेम वर आपण तेल गरम करत ठेवायचं आणि म गरम करून झाल्यानंतर मग त्यात मोमोज टाकायचे अणि एक दहा मिनटं फ्राय करून काढायचे. मग ते सॉस सोबत किंवा ग्रीन चटणी ब सोबत किंवा अ हे काय म्हणतात मेवनीज सोबत किंवा अ ह्याच्यासोबत खाऊ शकतोय आपण. शेजवान चटणी सोबत.
हा. अजून काय केलतीस तू मी केक ची रेसिपी उद्या ट्राय करणारे सुट्टीये उद्या मला.
हा का. करून बग ट्राय करून बघ आणि जर काय वाटलं तर फोन कर मग सांगतो.
हा काय म्हणजे स्टेप काय होती सांगना मी लिहून घेते.
हा व ज म आपलं केक साठीना पईलं अं ह्याची बिस्किटं आणायची हॅपी हॅपी चि.
नसली तर बोरबॉनंच ओरिओ चालेल का?
बोरबॉन कींवा ओरिओ चाल त्या आपन कसं होतंय त्याच्यात क्रीम असते ना थोडीफार आनी ती गोड नसतात बिस्क् -कीटं हॅप्पी हॅप्पी ची कशी ऑलरेडी गोड अस्त्यात ना त्याच्यामुळं त्यात साखर वगैरे घालाय लागत नाई. त्यामुळं हा हॅपी हॅपीची एक किंवा दोन बिस्किटं पुडं आनी ती बारीक करून घ्यायची. आनी बारुक बारीक करून घेत्ल्यावर त्याच्यात थोडं हे घालायचं. अ आपलं अ जरासं एक थोडीशी चिमट भर किंवा एक चमचाभर साखर घालून ते पेस्ट करून घ्यायची त्याची आनी पेस्ट करून झाल्याव काढायचं त्यात थोडं दूध घालून जरासं ती कासं कन्सीस हा एक्झम जरा तसं थोडस लई पन घट्ट नाई लई पन पातळ नाई.
हा.
हा आनी घालून ते हे करायचं. अ त्याच्यात जरासं आपल्याला अ कॅडबरी घालायची असली तर कॅडबरी आनी
हा.
अ किंवा मग अजून काय आपल्याला ड्रायफ्रुट्स वगैरे जर पाईजे तील तर बारीक बारीक करून असं किंवा पन प्लेन पन छान लागतो. त ड्राय फ्रूट्स वगैरे अ हे क आ. आ. मी प्ले
काय?
नाही नाही मी प्लेन बनवलेलं.
अच्छा
हा. म ते सगळं एकत्र करायचं आणि आपलं आप्प्याचा तवा असतो की नाई त्याला भरपूर तेल लावायचं. का तर भरपूर तेल नाइ लावलं तर मग ते चिकटतात आणि करपून जात्यात मग सगळं भरपूर पूर तेल लावायचं आनी त्याच्यात एक चमच्याभर बॅटर घालायचं. पहीला ते आणि त्याच्यानंतर एक डेअरी मिल्क च एक पीस ठेवायचा परत त्याच्यावरन थोडं बॅटर घालायचं असं सगळ्या आप्याच्या ह्येच्यात. तसं करून घ्यायचं आणि दहा मिनंट त्याला शीजवायचं हम्म.
हा.
आनी ते कशासाठी म्हणजे खाल्लं तत चालते का मग चॉकलेट्स सिरप पण बनवा लागेल वरनं असं डेकोरेशन तेन करायला. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हा बोल ना, हॅलो तुझा आवाज कुठन मध्येच अच्छा ठीकेय.
हा तसच खायचं काय असं त्याच्यात हे लागत नाई. आसच खाल्ल्यावर पण मस्तं लागतंय. ते एकदमस असं असं तोंडात टाकल्या टाकल्या ते असं विरगळून जातय. एवढं छान लागतंय.
हा.
हम्म ड्राय पण पार्सल करून
हा
हम्म.
जेवण झालं?
न्हाई अजून आता मम्मी तेन गेल्यात भायेर, आता आलीत की अ हे करायचं.
हा.
हम् आणि तुमचं.
आमचं ब आता भय्या आलाय घेतु जेवायला.
आला लवकर आलाय आज.
हा. कुठं लवकर बाई, हा लवकरच म्हणायचं कारण की दरोज साडे नऊ वाजता येतो ना.
होय तेच की तेच म्हणलं आज ल लवकर होय तेच्
होय.
आणि काय म क् आता बघू आता आमचं प्रोव्हजनल मेरिट लिस्ट वगैरे लागल्या
हम्.
ते बघायचं काय काय होत् ते एडमिशन तेन हां मग यायचं.
त्याच्यात घेतलंस तू ऍडमिशन.
एम. सि. ए. ला
कुठल्या?
एम. सी. ए. ला गं.
अच्छा एम. सी. ए. ला ना.
हा.
आणि काय मग काय म्हणते मम्मी तेनं तब्येत आत्ता माझं ग्रॅज्युएशन झालं.
आता पोस्ट ग्रॅज्युएशन.
अस्मिता दिदि तुझ्या म्हणजे तिचं पण ग्रॅज्युएशन झालंय ना.
अच्छा होय तिजं ग्रॅज्युएशन झालंय पण तिजं इंजिनिअरि मधनं झालंय.
अच्छा तू दुसरी पोस्ट घेतलीयस काय?
तिझ इंज हा तिझं आय. टी. मध्ये इंजिनिअरिंग झालंय आणि मी आय. टी. मध्ये डिग्री केल्या.
अच्छा, म्हणजे दिदीनी डिग्री नाई घेतली.
तिनं डिग्री पण इंजिनिअरिंग तिची चार वर्षाची असते माझी तीन वर्षाची असत्या.
हा. ईझी जातंय का ग तुला सब्जेक्ट्स तेन्
होय इझीये होय होय.
तब्येत कशीय?
बरी आय बघ तेच म्हणलं मम्मीची तेनं तब्येत बरी आय काय.
हो हाय हाय.
हां.
करती केक ट्राय आणि तुला सांगती.
मग हा करकर,, कर आणि सांग कसं हूतंय.
होय, उद्या तशी पण मम्मी आणि मला सुट्टीचं आहे ना म्हणून.
होय उद्या तर, हां उद्या शनिवार.
हा भैय्या हा भैय्याचं काय असंच रोज सकाळी बघायचं.
भैयाचं उद्या असल की उद्या क्लास, सुट्टी नसल भैयाच भैयाला. सु बनव मग, हो पार्टी तर घेऊ काय, घ्याकी मग, पाणी आता आलं, ते काय. हॅलो!
हॅलो!
हा थांब थांब, अहो
ठो
परत कर परत कर.
हा हा.